बोला बोला तुमचे किती झाले कॉल आता मग? कॉल किती झाले म्हटलं?
तुमचा एक झालं माझा एक झाला ना आता माझा आता किती बावीस का तेवीस चालू आहे.
अच्छा म्हणजे हा म्हणजे तुमचे सहा सात राहिले आता फक्त.
तुमचा कितवा चालू आहे?
माझा चौदावा, म्हणजे मी आत्ता तुम्हाला केला होता ना तो चौदावा.
आ हा.
हा म्हणजे एका माणसाला मला वाटतं आपण पाच वेळा कॉल करू शकतो.
हा हा हा एक माणसाला.
हम्म म्हणजे तुमचे आता पाच सहा राहिलेत.
आता माझ्या दिदीला मी पाच केले, सहावा लागतच नाहीेये ती म्हणली आता ठीक आहे दुसऱ्याला कोणाला मॅसे
दुसऱ्याला कर हां.
हां हां.
मग का पण ह्याचं पेमेंट कुणाचं झालंय का हो?
काय?
ह्या टास्कचा पेमेंट कुणाचं आलंय का?
आवाज नाही येतोय हा तुमचा.
नाही नाही ह्या टास्कचं म्हटलं पेमेंट कुणाचं आलंय का?
हॅलो.
हॅलो, हॅलो. येतोय का आवाज आता, हॅलो.
हॅलो एक मिनटं, एक मिनटं.
हां हां. हॅलो, येतोय आवाज हा. नाही मी म्हटलं की हा टास्क कोणाचा कंप्लीट झालाय त्यांचे पेमेंट आलेत का?
अ बोलली मला जसं की दोन-दोन हजार भेटले म्हणे ज्यांचा कंप्लीट झालाय त्यांना. व्यवस्थित ज्यांनी कंप्लीट केलाय ना त्यांना.
अच्छा पण म तीस कॉल जर कम्प्लीट झालेत.
हा तीस कॉल कंप्लीट झाले त्यांचे.
अच्छा पण किती येतं म पेमेंट दोन हजार?
पेमेंट किती दोन हजार बोलली बाबा मला दिदी.
हम्म साधारण तेवढंच येत असेल, पण आ तेवढंच येत असेल म्हटलं. पण आपण कॉल पण रिसीव करतो ना
पण आहे आपण कसा कंप्लीट केलाय किती वेळ बोललोय त्याच्यावर पण आहे ते.
हो, पण मग समजा आपले तीस पेक्षा कमी झाले तर पेमेंट नाही येणार?
काय- काय?
तीसपेक्षा कमी झाले तर पेमेंट नाही येणार का?
पेमेंट कमी येईल व माझ्या मते असं होईल पण तीस कंप्लीट करूनच द्यायचे कारण की आपण कसं पूर्ण दहा मिनिटं तर कोणाशी बोललेलं नाहीे एवढं. हा, पूर्ण दहा मिनटं तर नाही बोललोय ना आपण, तीस तरी कंप्लीट करून द्यायचे. जे म्हणजे जेवढे आले तेवढे कारण की, पूर्ण दहा मिनिटं आपण एका कॉलवर बोलू पण नाही शकत. काय वेळेस कट हून जातो, तिकडन कॉल वगैरे येतो असं. रेंजचा इशू त्यामुळे असं, मग पूर्ण तीस कंप्लीट करून द्यायचे? जे आले ते, जे राहिलं ते असं. हा असं. हम्म.
काय पण बरंय ना हे, घरात कुठं जाण्यापेक्षा आपलं घर बसल्या एक, दोन दा दोन, एक हजार रुपये आले
एक वर्ष झाला तेव्हापासून अँप ओपन करून दिलेलं. एक वर्ष होतील आता. तर ते आत्ताशी म्हणजे मेसेज आला की, नवीन बॅच स्टार्ट झाली असं.
पण जवळजवळ वर्ष झालं. म्हणजे मी पण आधे मधे ते ग्रुप वर विचारत होते की, अजून टास्क आहे का? आहे का? पण तो आता डायरेक्ट आलाय.
हा, तेस ना मग.
मग आपण मग तस काय उपयोगाचं नाही आहे, म्हणजे आता कंटिन्युअस काही एक ना, काही येत राहिलं तर, ठीक.
हा हा, ते कधीतरी म्हणजे ए एक महिन्यात येईल, कधी आठ दिवसात पण येईल, कधी दोन महिन्यात पण येईल असं
हम्म, नाही तेच म्हणजे समजा, महिन्याच्या महिन्याला जरी येत राहिला कंटिन्यू तरी पण महिन्याचे दोन, एक हजार रुपये महिन्याचे सुटले तरी बास ना.
हा, असं.
ते सहा, सहा, आठ, आठ महिन्यांनी दोन हजार रु
कारण की, माझ्या दिदीने मला एक वर्षापासून ओपन करून दिलेलं हाय. हा म ते आज कशी दिदीच मला त्या दिशी मॅसेज आला म्हणे टाक्स आलाय, फॉर्म भरून दे, म्हटल ठीक आहे. तेव्हा ते झालं.
म आता बघा बरं, वर्षभरानंतर
हा.
म वर्षभर आता समजा, कधी कधी असं होतं की, फोनची मेमरी भरली काय झालं? ह्याच्यात काही येतच नाही बघा, म्हणून आपण डिलेट करून टाकतो. पण काहीच कळत नाही. तुमच्यात तुमच्या ओळखीची तुमची दिदी पण करते का? का अजून पण बरेच लोक?
हो हो, दिदी पण करते. माझी मुलगी आहे.
हम्म.
हा.
म्हणजे तुम्ही तिघी? तिघी मध्ये म्हणजे तुम्ही पंधरा कॉल तर असेच झाले असतील, एकामेकींना.
हा, दिदीला मी पाच केले, माझ्या मुलीला पाच केले.
हं हं, म झाले.
आपण मग त्यांच्याशी पण दहा मिन नाही बोली. मला माहित नव्हत की, दहा मिनिटं पूर्ण बोलायचं आहे बुआ असं, असं. माझ्या ब मुलीने सांगितलं की, नाही दहा मिनट पूर्ण बोलावं लागेल. हा, म तेव्हा करायला लागले.
नेमकी केवढी मोठी आहे तुमची मुलगी?
अहो मुलगीच लग्न झालंय माझ्या.
अरे-
हा ती कर्जतला आहे.
हो, म्हणजे इकडे मुंबईलाच की. तुमचं वय किती.
माझं फोर्टी टू आहे.
अरे, मग तुमचं आणि माझं सेमच आहे.
हा हो फोर्टी टू आहे.
पक्का, त्याच्यात तुमचं लग्न लवकर झालं असेल हा. हं गावाय हो, मला एक मुलगी आहे. ती आत्ता दहावीत आहे. हम्म पंधरा वर्षाची आहे ती.
अच्छा, अच्छा. दोन मुली आहेत मला, एक मुलगा आहे. एक मुलगी बारावीला आहे, मुलगा दधहावीला आहे आत्ता. हम्म हा हं हं.
कोण संभाळणार एवढी
मग आणि तुमचं कसं आहे त्या साईडला, जॉब वगैरे खूप असतं.
हो, मग आणि घरात कसं असतं? घरात माणसं पण पाहिजेत ना. लेकरांवर लक्ष ठेवायला पण पाहिजे. त्याच्यामुळं मग आता इकडे हल्ली तर असंच, एकच मूल झालं की बास बाबा.
हा तेच ना.
कारण त्यांचा शिक्षणाचा, ह्याचा त्याचा खर्च एकाच मुलाचा करेपर्यंत होेतात. कारण आमच्याकडे शिक्षण म्हणा, सगळंच क्लास काय लावायचं तर ते सगळंच महाग आहे.
हा, हा, हा. महाग आहे, सर्व महाग आहे. प्रायव्हेट स्कूल म्हंटली तर खूप पैसे जातात त्यात.
तेच कि पर्याय नाही आणि आमच्याई तिकडे ते गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत ना, तिकडे अर्ध्या निम्या शाळांमध्ये टीचर नाही.
तेच ना, मग आणि प्रायव्हेट स्कूल राहिली ना, टेन्शन नाही राहत. गव्हर्नमेंटचं कसं आहे? काही टीचर्स लोक शिकवतात, नाही शिकवत असा पण असत. त्यांना फक्त किती हा फक्त पगाराचा विषय असतो. त्यांना त्यांनी शिकवलं, नाही शिकवलं, तरी त्यांना पगार भेटतोच. असं हा, कोणी विचारायला पण जात नाही, असं असतं. प्रायव्हेट स्कूल कशी, त्यांची एक प्रायोरिटी असते की आपल्याला करावंच लागणार आहे.
कारण त्यांचं कसं असतं, त्यांच्या शिक्षणाच्या क्वालिटी क्वालिटीवर त्यांचे ॲडमिशन होतात ना. जर त्यांच्या शाळेत जर नाही शिकवलं गेलं, तर त्यांचे ॲडमिशन नाही झाले
तेच बोलते ना, हो त्यांना शिकवावंच लागतं, त्यांची प्रायोरिटी आहे की नाही, मुलांना समजलंच पाहिजे.
हो कारण कसं आता आता माझी मुलगी ज्या शाळेत आहे, त्या शाळेत जर चांगलं शिकत असतील, तरच मी चार लोकांना सांगेल ना की घाला बाबा या शाळेत, तुम्ही काही टेन्शन नाही. इकडे फी पण प्रायव्हेट.
प्रायव्हेट हाय, किती फी आहे तरी तुम्ही किती भरली असेल तरी?
तरी आत्ता बघा दहावीची मी तिची जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये फी आहे मी काही एकदम नाही भरली. म्हणजे मी शाळेत आर, अर्ज देतोय मी. नाही हा मग काय मी दर वर्षाला शाळेत आता दहा वर्ष अर्ज देते. की एकदम मला फि भरायला जमणार नाही, मला थोडं चार हप्ते तीन हप्तेेत असं सवलत द्या, तेवढं देतात.
हा, हा, हा.
मग एवढे पंच्याहत्तर हजार रुपये एक रकमी कुठन आणायचे.
म, म बरोबर हेय.
हे जरी जॉब करत असला, आपण तरी आपल आपल्याला माहिती असत.
बरोबर मग. मग आणि काय म्हणजे मोठी सिटी बोलली तर खर्च असतोच. माहागाही खूप आहे त्यात.
अहो साधं आता इथं रिक्षाने जायचं म्हटलं तर रिक्षात बसल्या, बसल्या पंचवीस रुपयाचं मीटर.
मी तेच बोलते ना, महागाई खूप वाढलीय.
आणि इकडे बसचं तिकीट पण आता चाळीस रुपये झाल बसचं तिकीट. एवढं जवळच्या, जवळच्या अंतराला. मी एक एनजीओ आहे इकडे, त्याच्यात जॉब करते. म्हणजे संस्था हाय.
अच्छा, नाही.
परमनंट जॉबच सध्या मारामार सगळीकडेच हाय.
हा परमनंट पाहिजेल हेल लोकांना.
पण नाहीच ना परमनंट जॉब तेवढ.
हा तेच ना.
परमनंट जॉब नाहीत, गव्हर्मेंट जॉब नाहीत, म्हणजे आमच्या इकडे एवढं मग एम आय डी सी एवढ्या कंपन्या चालतात. पण तिकडे पण, टेम्पररीच घेतात.
हम्म. बरोबर हाय.
वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, दीड वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, असंच.
हमं.
म काहीतरी हित पाहिजेच की.
हा.
तुमच्याकडे काय शेती वगैरे असं काय?
काय?
शेती-बेती ती तुमची काय नाही.
नाही शेती आहे गावावरे पण ती अशी पडीतच पडलीय. काही नाहीये.
म करत नाही शेती?
नाही करत सगळे इकडे काम आपले अ माले गावात आमची शेतीची खलोळकडे. पण एवढं टईम नाही कोणाला पण अस. त्यामुळे अशी पडीतच पडलीय, हा असं. प्रत्येकाच्या नावावर केलंय.
म्हणजेच ना पण. आहे ते महत्त्वाचं. म्हणजे पुढं माग आपल्याला कधी गरज वाटल, काय वाटलं, तर करता तर येते ना, करायची करा नाहीतर मग बाबा तिकडे कायतरी दुसरं सुरु करा. पण आज काल करतात लोकं. शेतीच्या जागेवर, बरेच दुसरं काय काय करतात. करतात ना. शेती शेतीसारखं जोड व्यवसायासारखं. आणि इकडे तर, इकडे पुण्यात तर, तुम्हाला जमीन दिसणंच मुश्कील
दिसणस मुश्किल हे सरोगेट बिल्डिंग बिल्डिंग तिकडे बंगलो पण नाही राहत ना, जास्त करून. सर्व बिल्डिंग
जास्ती करून बिल्डिंगच, कारण मी जास्ती लोकं राहू शकतात त्याच्यात.
हा.
बंगलो म्हणलं तर ते, वेगळेच लोक असतात एकदम. त्याचा वेगळा थाट असतो, बंगले वाल्यांचा.
आमच्या इथे जास्त बंगलो वगैरे. रो हाऊस असं असत.
हम्म, कारण तिकडे तेवढी लोकांकडे आहे ना जागा.
हा.
आता इकडे कस. जास्त करून, घे तर आमच्याकडे आहे बा, जमिनी आहे.
हा. होय. हा. बरोबर आहे.
तुम्ही, दहा मिनटं झालेत ह. तुम्ही कॉल कट करा. मी लावते तुम्हाला. आणि सबमिट करा, कट केला की.
हो, हो, हो, हो. बाय.